हॅलो,
हा. बोला. सर्दी बरे दिवस झाले झालेली.
गोळी नाही घेतलीस व्हय?
घेतली की. सर्दी नाही हटत लवकर अगं.
हं हं हं. अगं ते सोमवारपर्यंत पूर्ण करायचेत ना.
होय?
हं. माझे झालेत आत्ताशी तेरा.
हं हं हं.
म तुझ्या बरोबरचे सहा झाले पूर्ण. म्हणजे अजून दुसरं कोणतर आहे. ग्रुप वर आता बघायचंय.
हा हा. आज्जीला आज्जीला चालतं का? नाही आजीच्या हिच्यावर नाही चालणार. पण म मोबाईल हे नाही ना. हं.
म्हणलं आता प हे करते तर विचरावं. काय करते म? आपल्या तुझ्या बरोबर करून घेव. कशाच दळण लावलय?
ज्वारी गहू दोन्ही बी.
हं हं.
तेच चाललंय बघ. ते पिशव्या आहेत त्या
आगं अं म आजच्या दिवस झोपायचं ना जरा
अग पिशव्या बी अर्जंट आहे त्या वाघमारे ते जेजुरीचा आहे माणूस हेजबी अर्जंट आहे अर्जंट असलं की नाही म्हणता येत नाही ना
हम्म हम्म
असं होतय बॉक्स आहे वाघ जायवाल्याचा त्यो आणून श्यान ठेवलाय हम्म
आमचं पण चाललंय बघ पेंटिंग अग बया हो
हा हा
ड्रेसर
अजून फरशी पुसायची बघ सकाळ धरणं चाललंयस सकाळी शाळेत त्याला सोडून आलीय तवापासून चालंयच काम
आपल उरकतय होय गं उरकत नाही बाई माझं पण सकाळचं नुसतं गोंधळ उडतया
काय आहे तर
तिला तिज गाजा यायची काय ह्यांचं देवपूजन हिन तीन गोंधळ नुसता
हम्म
काय करायचं देवपूजा तू करत जान ही करत जान
व्हाय लागता तर काय ती मामांच काय
कशाच दळण टाकलय
अ ज्वारीच झालं बघ
होय
हो उशीर झाला अगं टाकले
हा हा
तेच की मी बी मशीनवरच बसलेली म्हणलं आता दळणं चाललं तर आता काय बसून तरी म्हणलं करायचं
म्हणू म्हटलं तोपर्यंत होईल थोडं फार शीवूण मग घ्यायचे फरशी पुसून आग रेशनिंग बक्की त्या दिवशी एवढं पळत पळत अग एक दीड वाजला मला घरी येईस तो पर्यंत रेशनिंगन मिटिंगला गेली तिथन रेशनिंग आणलं आण काल मी कायता बा उघडून बघितलं कशाला तापण लगेच त आणल्या आणल्या उघडून बघतोय तवा उघडून बघितलं नाही आणि काल दळणं कराच्या वेळेस म्हणला आता तांदूळबी संपलेली त म्हणयला लागलेच घ्याव तांदूळबी चाळूनशानी तर काळ कायतरी दिसलं म्हण मी हात घातला तर बघ त तर राग उंदीर मरून पडलाय पाक आणि वळलाय अग
बघ अता
हो आणि वास बी आला की असा बाक दिशेने घाण
मग तिला नेऊन दाखव की
तीच की म्हणलं तिला नेहनच्यानी दाखवावं ह्या वेळेस ती नव्हती आज अग माझी लईच पळापळ झाली हेनी बी मागं लागली होती की जातीला नेऊनशन दाखव म्हणून
हम्म
पण मला काहीतरी आज झालंच नाही जायचं म्हणलं असू द्या ऊद्याच्याला म्हलं हो तेच करण ठेवलंय मी का फेकून नाही दिलं तसच ठेवलंय
त नऊ द्यायच म्हणाय मला दुसंर द्या.
तीच म्हणणार आहे तिला आणि म्हणलं नशीब गहू तरी चांगला आहे त्या नाहीत त्या गावाला बी तसच झालं असत
आपण मला माणसानं खाणार कसं असं खायचं का.
बघकी तर आणि मलाच अर्ध्या पोत्यातलं दिलं होतं म्हणजे त्याच्या आधी माणसांनी नलं असलं तर
हम् असं तक्रार केली पाहिजे कचेरीत जाऊन पुरवठा शा केत.
म्हणले की हेनी हेनी त्या पत्रकार तो मित्र आहे ना त्यांचा त्याला केला की मेसेज टाकला की हेनी रात्रीच तर म्हणला म्हणला तू मी सांगा म्हणले नुसत कुठलं ऐरियात आहे मला. नुसत सांगा म्ह एरित कुठले नाही म बिलामत कुठे माग लावून घ्या फक्त म्हणले तिच्या पशी जा आणि तिला दाखव.
ग आपलं झालं आता आपण आपल्यासारखी गरीब लोक किती खाणार आहेत. मग. आता ते मरून पडले त्याच्यात म्हणलं तांदळात म्हणल्या ते पूर्ण पोत्यातच त्याच ह झालं असणार का नाही.
तर काय.
करा करून द्यायचं म्हणजे सरकारला पण जरा कळेल. धन्य देताय म्हणल्या तुम्ही व्यवस्थित दयाना गरीब लोक झोपटीत ह्याच्यात ती धान्य खात
खाती त या खतीच क
आपण एक खात नाही म्हणून बाकीचे खाणारे खातात ना.
तर अग आपण एक तांदूळ आता खातोस की आपण बी तांदूळ हाय गहू हाय तीच तांदूळ रेशणीगचाच आहे तांदूळ तीच की आग संपले ती तांदूळ म्हणून म्हणला आता आणले ति तर चाळावं म्हणलं ते करावं तर बघते तर त्यात मी इथे ठेवलय तसच म्हणलं तिला नेउन शिन दाखवते म्हणलं
तिला म्हणाव दुसरं द्या.
हो म्हणणार आहे तिला.
आणिता इ करा म्हणाव. तक्रार क करायची.
हो तेच कि.
पुरवठा शाखेत जाऊन सरळ तक्रार करा असं असं धान्य देतय सरकार म्हणून
हेच की.
त्याला बोलवाय पाहिजे होता तुम्ही
ह.
मंग काय.
हो ते नुसता म्हणला तुम्ही सांगा म्हणला लो नुसतो कुठल्या एरियात आहे ना. मग मी करतो बरोबर.
हम्म. हम. नाही नाही ती असं किती लोकं अशे आहेत आता ते किती दिवसापूर्वीचा उंदीर आहे कधी मरून पडल्या त्या पोत्यामध्ये अ त्याचा जंतू बंतू काय. पसरलेले असणार ते पोहत्यात आणि तसलच तुम्ही धान्य वाटले लोकांना.
बकी तर.
बरोबर. हम्म.
आणि गहू बी आग कुजलेलं भिजलेलं भिजलेलं नसतती. त्या घट्ट बिट्ट झालेलं तस फेकत होता कि त्याचा नवरा ति लाग काय झालंय बाया काय माहिती काय ऑपरेशन का कसलं काय झालंय. तर ते
होय.
हो
अस गे गे
तेच ते उद्याच्याला म्हणलं. जेऊनच जाव तिच्याकडे दाखवायला तिला फोटो दाखवा. कि त्याला खोटं वाटेल म्हणूनच ठेवलंय.
नाही नाही तसच हा असं ते टाकून देऊ न कोण देल पण ते तसच घेऊन जा तिच्याकडे
उंदेर बी ठेवलाय त्यातच तसंच बांधून ठेवलेय काढलंच नाही त्यातन
काढायच नाही तसंच आहेय असं घेन जायं आणि आजीला घेऊन जां संगं
तेच की
म्हणजे आजी बी बोलेल तिला
हो.
असं देतय म्हणा तुम्ही गरीबांना
तेच की.
टय आवाज नाही. ह
नाही जाणारच. तिच्याकडे उद्या म्हणलं जा आजलं या ग माझी पळाफळ झाली आजच जा जा म्हणत होते.
आवाज नाही.
काहीतरी पडल्याचा आवाज
मग असती तर त्याला म्हणलं असतं माझ्या समोर येते पत्रकारला मीच बोलली असते त्याच्या माईक व त्याची फजेतीच केली असते त्या सरकारची मग काय भ्यायचे बोलायचं. आवाज येत नाही
काय
अच्छा म म जीवितहानी हो काय होईल माणसाला
फूड पॉइझनिंग होईल कि बा त्यां
होणार की फूड पॉइझन तर त कधी मरून पडलेला असेल त्याच हे जंतू बिंतू त्यात पसरलेले असणार.
ह
म्हणजे आता तुम्ही दिलेलं धान्य म्हणा खायचं का नाही आम्ही
कि तर बया काय हो लके बखेत आहे
मना मनात शंका येणारच की बाबा ते आथ खायचं का नाही.
तर येणार चा की. तिला ती दाखवल्या शिवाय टरकायची नाही त जरा शेती म्हणूनच ते म्हणलं दाखवा हस्ला नवचे.
दाखवायचं नेऊन आणि तिला म्हणायचं आम्ही तक्रार करणार. तिला तस धमकी घाल तक्रार करणार म्हणायचं माझा नवरा म्हणलाय. कि पुरवठा शाखेत जाऊन तक्रार करणार आहे आम्हाला असं असं आलंय.
ती घाबरतेच हेना आधीच
हा म्हणूनच तिला जरा म्हणायचं त्यांनी सांगितलंय की मी त्यांनी म्हणायचं. फोन पण केलाय पत्रकारला. तिला अशी दमकी घालायची. लायसन्स जप्त होईल तिच तिझी नाही चुकी वर्णधान्य येताना ते पोत्यात आलं असणार ना.. तिजे तर काय चुक आहे
तर का ते जे तर कायचंक मग तीच किती हात झाडून रिकामी होणार ना मी काय करू वरणत आले
हम्म पण ते वर्ण वरण पण शासनाला पण कळलं पाहिजे ना निष्काळजीपणा किती करावा
तेचक
हम्म गोरगरीब लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही फुकट धान्य दताय म्हणून
बाकी तर त्याच्यामु ते लोक घेत नसतील अग ते धान्य विकून टाकत असतील
विकण हो
मून अस धान्य विकून टाकत असेल
हम् नाही त तुम्ही उगचच माघार घेतली त्याला बोलावायला पाहिजे होता
हं
बाकीच्यांना पण जरा म्हणजे बाकीचे लोक पण काळजीपूर्वक राहिले असते ना
तर का नाही हि नुसतं तिथं नेऊन घे दाखवलं ना तररी बस आहे तिच्या दुकानात तिथं
हम्म
म्हणजे त लगेच हे होती ल चाव चाव चाव चाव करत देताना तर नुसतं कसलं हे करते
होय ना
हम्
त ना कसं ते म्हणणार कि वर्णपोता आलंय त्याला काय आम्ही घातलय का
हो तर का तशीच म्हणतन
नाही बंद होणार आहे की धान्य द्यायचं आता स्मार्ट कार्ड याय लागलेत की
हो यायला लागली ती स्मार्ट कार्ड आता
आम्ही पण आता त्या दिवशी कर्ड केलं ना मी
हा
ते पहिल्या कार्डावरला ध खडाखड सारखं पत्ता बदलून बदलून झालेली ना मग त्या दिवशी खावड केलं त्यावेळेस मॅडम म्हणत होती किती म्हणज असली कर्डल शिल्लक आहे त ती देऊन टाकायचे वाटून टाकायची ती
होय
हा कात्रता स्मार्ट कार्ड येणार आहेत ना मग त्यात अस आपली कार्ड छापून आणलेली ती तशीच पडली ती या म्हणजेना आता हे ते त्यांना त तस त देऊन टाकणार
तेच घ
असलंय कता त्यांचं ते तिथं प पडून शेनी काय धूळ खातच जा त्यांच पैशनी काय नको का हो ते आता आमच्याकडून कार्डाचे किती रुपये दोनशे रुपये घेतले नुसत त्या प्रिंट पाव पुस्तकाच.
हम्म
मग त्यांचा पैसा नाही गा नको आहे सरकारचा
ह तर